हा आवरल का काकी
हा आवरलं बघ अक्का तुझं
हा आवरले बघा
हा आणि काय बाळ झोपलं
हा हाय घेऊन फिरायला लागल्यात बघा झोपते कुठलं लइ दमवा लागले आता रांगाला तीनशे कला
हा हा हा हा आणि काय नवीन
नवीन काय चालूय बघा तुमच्याकडे कधी असते आठवडी बाजार मग
आमच्याकडं गुरुवारी आहे
होय हा काल परवा झालं की मग
होय होय काल परवा झाले
होय होय गेलता का ने मग बाजारला
गे लत किय
हा हा कसय माळवते म्हणजे स्वस्त आहे काय मग
वय वांगी कारली कारली ढब्बू जरा स्वस्त आहेेत अग तोडका जरा महागच आहे पंचवीस तीस पावषर आहे अ खर लागतयच भाजीला आमच पाक त का आणयलाच लागतय मी काय कराय या एकर द दोड का आणलो नाही कारली आणि ढबू आणलोय.
हा हा मग कारल्याची भाजी खातात का नाहीत सगळी जण
ते पण जर हे करतात. खर आम्ही कसं मी म मला आवडलास मी आमच्या सुनेला जरा आवडते हा खातो आम्ही
कोण खात नाही त्यांना कनी मी सांगतो त्या रेसिपी न करून बघा खातील.
हा हा बर बर सांग सांग का
पहिलं स्वच्छ धुवून घ्यायच.
हा
म त्यानंतर त्याज छोटं छोटं ग कट करून घ्यायचं ते
बारीक बारीक फोडी हा
कट करून घ्यायचंय. मग त्यांना त्याच्यावरती मीठ टाकून एक थोडा वेळ तसच ठेवायचं म्हणजे त्याच कडू पण जातय थोडं
हा, कमी होतय.
पुन हा झाक कण जरा थोडा वेळ ठेवायचं. म त्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर मग त्याच्यात ते पाणी घालून कारली स्वच्छ आणि परत धुऊून घ्यायचं म्हणजे मीठ जातय त्याचं.
जातंय होय, नाही तर खारट होणार भाजी हा
त आणि अ म्हणजे भाजी कराय च्या आधी काय करायचं हा आपली हरभऱ्याची डाळ असते की,
हा
ती कणी भिजत घालायचं म्हणजे आता सकाळी करणार असला तर रात त्री भिजत घालायची हरभऱ्याची डाळ हा म ते कनी अ भिज मग भिजवून ठेवल्यानंतर वापरता येते न लगे नाही तर लगेच कसं करताना ते काय भिजत नाही हरबरे
भिजत नाही क का निबार राहतय का?
ते शिजत पण नेणे लव कर भाजी करतान म कारलं शिजणार आणि ते डाळ तसेच राहणार असू ते म्हणताना भिजत घालायचं. हा, मतेला अ त्या भाजीला मग ते धुन तेन घ्यायचं कांदा टमॅटो चिरून घ्यायचं.
हा.
मग आपल्या हाय ती दररोजची मग कडईत तेल घालायचं जिरं मोहरी वगैरे घालायचं त्याच्यात फोडणी तयार करायचं, टमॅटो कांदा भाजून घ्यायचं. आण म त्याच्यातच कारली थोडा वेळ भाजून घ्यायचं. ते कारल्याचे पण चिरून घेतलेलं अस ते कारलं थोडा वेळ भाजून घ्यायचं. म त्याच्यातच हरभऱ्याची डाळ घालायचं. ते पण थोडं पर तून घ्यायचं.
हा.
त्याच्यात मग आपलं मसाला घालायचं जरा लाल तिखट, मीठ. परत जिरे पावडर धने पावड थोडसं घालायचं.
हा हा.
मग, त्याच्यात पाणी आपलं हे करायच शिजण्यासाठी पाणी घालायचं त्याच्यात म्हणजे आता तुम्हाला कस? एक म्हणजे घट पाहिजे असलं, तर घट करायचं पातळ पाहिजे असलं तर थोड जास्त
घालायच ह म्हणजे आपल्या आपल्याला जस पाहिजे तस पातळ पाहिजे पात
हा आणि कडू लागू नये म्हण म्हणून आपल्याला जेवढं म्हणजे अस त्याच कडूपणा नकोय तेवढ्या प्रमाणात गुळ घालायचं
गुळ घालायचं
हा, गुळा आणि उगा चिमटपण साखर घालायचं म्हणजे दोन्हीची चव मिळून ते म्हणजे छान लागतय त्या
हं गुळ बी आणि जरा साखर बी दोन्ही घालायचं
जास्त प्रमाणात घ्याची साखर कस चिमटपर आपण काय तर तिकट आमटी वगैरे केल्यावर कसं चवी साठी म्हणून जरा साखर टाकतो बघा हा तेवढच अस टाक कायचं मग काय, आता घट्ट पाहिजे असलं तर पूर्ण ते पाणी आठवून घ्यायचं त्याच्यातलं भाजीमधलं आणि जर थोडसं पातळचं रबरबीत पाहिजे असलं तर थोडं ठेवायचं खरं घालताना पाणी थोडं जास्त घालायच म्हणजे ते शिजून तेवढं पाणी उरतंय त्याच्यात करायचं, होय होय हा छान लाग म्हणजे अस म्हणजे कडूपणा ते मीठ घातल्यामुळे थोडं जाताना त्याच्या गुळामुळं थोड जातय त्याज्या छान लाग
छान लागतय भाजी होय मला मला कस जर शुगर आहे म्हणतान मला मी कडू खायलाच बघते तुम्ही निदान असं ग चिरून असं जरा तव्यात खालवर करून आमची सूनबाई दे मीठ लावून दे त्या भाकरीबर वर आम्ही तसे खातो
होय होय आमी पण तसं करतोय ते पण आमच्या
ह आवडतय मला कारली आवडतय काम
मला पण आवडतय कर खायला बघत नाही आता आमच्या तिथं पण तस कोण खायला बघत नव्हतं पण मी केल्यावर तर सगळे खायला बघ कारल्याची भाज्या ओळखतच नाही म्हण
आता हे नवीन वाटल्या रेसिपी करतो. तू सांगितल्या पद्धतीने कर.
हा चालतय, चालतय करून बघा खाल्ल्यानंतर पण सांगा कसं! कय झालतं ते.
ते सांगतो का
ते मीठ लावले तर पण छान लागतेय भाकरी संगट खायला आधीची लोक खात होती तर ‌होय-
पावसेर आणतो एक भाजी करतो आम्ही खा- तो आणि राहिलेला एक- किंवा दोन असलं तर? ते अं- चिरून असं भाकरी संग आमच माझ पोरगं - पण खातय.
होय हो आणि ते लोणचं घा कारल्याची लोणचं पण घालतात. माझी मावशी घालत्या कारल्याची लोण - - च.
हा हा हा हा मग त्याच जरा रेसिपी सांग की मला
हा पहिला ती काय करत्या कारला संबल लांबडं लांबडं चिरून घेत्या असं. म्हणजे आता तो हेच बारीक चिरत नाही असं लांबड लांबड आपण कांदा कसं पोह्याला चिरतो
हा, हा. ते लक्षात आलं की होय होय ते फोडी खा याला त्यासाठी लांबड चिरायला लागत्यात.
हां हां आणि मग काय करते रात्री चिरून ठेवत्यात त्याला अन आणि त्याला मीठ ते मीठ आणि हळद लावून कनी आपला पुरण करण्याच्या चाळणीत ठेवत्यात. तेच्यातल सगळं पाणी नितळतय मग.
हा. व्हय व्हय पाणी गळतंय त्येच
होय मग दुसऱ्या. हां मग दुसऱ्या दिवशी काय कर त्यात ते सगळं. आणि एकदा परत त्याला हळद मठ लावतीया. कारली धुवायचेनी परत नाही तर पाण्यामुळे का ते लोणचं खराब होणार बुरशी तेन येतय म्हणून.
ए नाई नाई. व्हय पाण्याचा थेंब हात त्याच पाणी देखील त्येला
व्हय व्हय. हां मग त्यांना ते चिरायच्या आधी सगळं स्वच्छ धुवून त्येन- चिरायचं. मग परत दुसऱ्या दिवशी व्हय व्हय. धुून पुसून घेऊनच चिरून त्याला हळद मीठ लावतीया आणि परत दुस दुसऱ्या दिवशी त्याच्याजतलं ते- - तळलेल असतयं की कडूपणा संगट - - तेल थोडं नितळतय मग परत आणि हळद मिट लावत्यात त्याला - - आणि मग - - तेल थोडस गरम करत्या मग त्याच्यात जरा लसणाच्या पाकळ्या टाकत्या.
हा.
हम् लिंबू - - फोडी करून त्या टाकत्या लिंबूच्या थोड फोडी- - आणि ते मोहरीची डाळ टाकत त्या् आणि ते तेल एकदम कडकडीत करून ते हे करत्या म्हणजे लसून वगरे घालून ते एकदम असं गार झालं कि नाही त्या बर्नीत वत्यात त्या ते दोन्ही मिक्स करतात तेल आणि कारलं ते आपलं हळदमीीठ लावलेलं सगळं
हा हा हा मग ते ह्याचं लिंबूच फोडी कसं तेलातच टाकत्या
फक्त ते चिरून त्या भरणीत टाकायच आप तेल तेन ओतल कनी तेच्यात झालेले मग तेव्हा तेच्यात कस कडूपणा जात ते जर टिकण्यासाठी कती मदत करते लिंबू आंबट असते त्याच्यान हा ह असं करत्या चालते चालते
ह छान झालय बघ रेसिपी चाल छान सांगितले सगळ का
हा चालत आणि का नाही बघा हां चालते ठेऊ काय मग
हा ठेव ठेव. मग अनेक एक दहा मिनिट. नंतर मी करते काय?
हा करा करा.
हम्म